हा हॅलो
हा बोला की काय म्हणताय
काय नाही बघा निवंत अह हा छान चाललय बघा काल म्हणजे कस म्हणजे मी हे बघा असं म्हणजे डिस्को सांडग कुरुड्या आणि लांबड बटाटा शाबु असं हे करतो आणि ह्याच ओ हे हो तिकड सांडग परत लाडूचा ऑर्डर घेतो
अच्छा हा ह ह ह म्हणजे सगळ पौष्टिक असत ते
पौष्टिक अस नाचण्याच करून देते परत शिवडीच लागत ते त्यांना शेवगोळीच करून देते अ हा
मग ते कस बनवता वगैरे कुरुड्या वगैरे
कुरुड्या आम्ही पाण्यात टाकते चार दिवस
हम्म हम्म हम्म
तांदूळ पाच किलो आम मी पाण्यात टाकते मग ते स्वच्छ रोजच्या रोज धुवून ठेवायचं परत नंतर नाहीतरी हे करायच चौथ्या दिवशी काढून धुऊन संध्याकाळी नाही तर मिक्सरला लावून ठेवते मिक्सरला हा लवून ठेवते मग पात व्या दिवशी सकाळी नाहीतरी त्याला आठवून घ्यायचं आणि कुरुड्या वाढायच्या
बरोबर
हा आणि ह्याच नाहीतरी अम् डिस्कोचं कसं स्वच्छ तांदूळ धुऊन सगळं पसरवायचं जरा सावलीत हे करायचं मग नंतर नाहीतरी जरा उन्हात घालायचं आणि ते दळून आणतो दळुन आणल्यानंतर मग ते कलर घालून नाही तर ते आटवुन घेतो एक पातीले पीठ घेतले की त्याला दोन पातीलं मी पाणी ठेवते.
अच्छा.
ह. मग दोन पातील ठेवले की ते बरोबर त्याच म्हणजे मेकअप बरोबर बसते. म्हणजे काय दमवत नाही काही वगैरे घट पण होत नाही, जर पातळ पण होत नाही, मध्यम मिडियम म्हणजे घालायला बर होतं ते, ते डिस्कोची रेसिपी आणि आता कुरुड्याला कसं करतो तस लांबड हे चकल्यात करायचं असलं की तसच ते मी करतो ते त्याच पण त्याच्यावर कसं जर पातळ, घट एवढं फरक असतं एवढ्याच.
अच्छा हा हा हा म्हणजे जे
हा. आ ते सांड्याच कस सगळ्या डाळी म्हणजे उ तुरीची डळ जरा जास्त घेते दोन किल तुरी डाळ घेतले की अर्धा अर्धा किलो सगळ्यात दुसऱ्या म्हणजे डाळी घ्यायच्या त्याच्यात मिक्स करायला प अर्धा अर्धा किलो घेते मग ते सगळं मिळून नाही तरी दळून आणायचं आणि ते परत नाहीतर मळून ठेऊून ते बारीक बारीक बारीक हाताना हा उन्हात नाही घरात आत बसून बारीक असं प्लेट मोठ्या प्लेट मध्ये तोडून नाही तर त्याला बारी बारीक बारीक तोडून उन्हात ठेवतो. उन्हात लई उशवर बसायला लागते नाही म्हणताना. सावळीत बसूनच ते तोडायचं आणि न नऊन प्लेट उन्हात ठेवायचं.
हम्म त्याला ऊन पण भरपूर द्यावं लागत.
होय होय लागतय की लागते तीन ऊन द्यायला लागतात बघा. ते सगळे प्रत्येक सांग ड्याला तीन तीन ऊन द्यायलाच लागत वाळवणीचा आहे ते तीन ऊन कंपल्सरी दिल कणी बरोबर चौथ ऊन दिल की मग ज बुकना व्हायला बघत्यात, चौथ ऊन नाही द्याय म्हणजे तीन ऊनच द्यायचं त्यांना. म्हे बरोबर ते मेकअप मध्ये येते. ह कडकून काय होतय हा वर्षभर राह आणि चौथं ऊन दिलं की काय होते, चांगलं राहतंय खरं बुकना व्हायला बघते ते. चवून खाल्ल्यामुळे क भुकना होत ते मग ते लांबड हा थोडक्यात कुरकुर होन ते मोडायला बघतात. त्यामुळे तीनच ते ऊन द्यायचं घातलेलंच एक ऊन, दुसर तिसऱ्या दिवशीच ऊन आणि तिसऱ्या दिवशीच एक. असं तीन ऊन द्यायचं.
आणि लाडू वगैरे कसे बनवतात मग रेसिपी ऑर्डर घेऊनच
हा ऑर्डर घेऊन म्हणजे ह्याच नाचण्याचं कसं करते अ मी पस्तीस लाडू अर्धा किलो दळून आणले की त्याच्यात पस्तीस लाडू बनवते आणि सगळं माझ नाही तर मी सरळ पाचशे रुपयाला अर्धा किलो दे सळ तुपात करायचं असते नाही. ते मग कसं करते नाचणे होय नाचन कसं जरा भाजून घेते जरा म्हणजे मीडियम करून असं हळूच हे करून घेते गरम करून घेते आणि ते दळून आणायच. दून आणायचं आणि त्याचा परत तूप घालायचं दौचं म्हणजे जेवढं पीठ आहे त्या पद्धतीने घालायचं आणि ते पीठ नाही तर ते भाजून घेत त्याला जस लागल तस तूप घालून ते रूट रूट रूट तसं तुपात नाही तर पीठ शिजलं पाहिजे.
बरोबर बरोबर हा.
ते रू शिजलं आणि मग ते आपापच सुटतय मग ते छान असं हे होतंय. मग ते उतरून घ्यायचं आणि त्याच्यात साखर हे करून हे करायचं. समज डिंक जरा तुपात तळून घ्यायचं, डिंक जरा घालायचं. परत काजू, पिस्ता जरा बदाम हे वगैरे जरा घालून, हा मग ते छान होतात मग ते त्याच जरा ऑर्डर हा ड्रायफ्रूट हा ड्रायफ्रूट सारखं सगळं घालून असं आम्ही म्हणजे जुन्या पद्धतीन मी कर त ते हा डिंक देन का हा. साप हे कार?
हम्म आणि काय नाही बघा ते छान, म्हणजे माहिती सांगितली. तुम्ही हे अ लाडूचे वगरे शक्यतो कसा काल विकतच घेतात.
होय बनवायला बघत नाही वेळ खातय म्हणत्यात. शेवगोळीचं पण कसं होतंय भरपूर वेळ लागते त्याला. अ शोगळच्या लाडूला.
आणि आजकाल मॉलमध्ये वगैरे गेलं तरी काय हे सगळं मिळत आणि म्हणजे असतात कि घेतात लोक डायरेक्ट असं म्हणजे घरगुती कधी म्हणजे खेड्याभड्यात वगैरे असं गेलं की मगज मी
हा होय होय तर. हे असं म्हणजे ह्याचं पण शिजोरीच पण आम्ही करून देतो. झुलका भाकर म्हणजे ते ह असं उसळ ते न देतो ते पण ऑर्डर घेऊन असं पंचवीस भाकरीला किती अ अडीच हजार पन्नास भाकरीना. अ तीन हजार असं घेतो सगळं आमचं पन्नास भाकरी करून दिली की त्याच्या त्या
एवढं होत ग खू आत्ता तुम्हाला या वयात.
होय होत कि सुनबाई आहेत की आमच्या सुनबाई आहेत की हा वरच मी करून देते ते भाकरी ते करते आ मी वरच करून घेतलो तर ती भाकरी करून घेत्या नाही.
दोन जरी टिफिन करायचं म्हणलं तरी
हो वो होय नाही आणि केल्याशिवाय पण ते हे होत नाही नाही आणि ते सवय आहे त्यामुळे ते हेच करत हा आणि मला कस असं म्हणजे छान करून असं हे करायला मला आवडतंय. हा खाऊ घालायची सवय आहे.
आपलं की जेणेकरून अ पोरं पण पौष्टिक खातात सगळं अस.
हा पौष्टिक मगर घरात पण होतय बाहेर पण म्हणजे वी यला पण मिळतय आपलं
व्यवसाय पण होत दोन्ही पण होतय हा व्यवसाय पण होतय, हा. बरोबर हम्म म्हणे निवांत बसण्यापेक्षा आपलं काहीतरी आपलं काम
केलेलं बर आणि निवांत पाासून आणि कस परत ते अंग वाढायचं अंग जड व्हायचं आणि आल्याच अंगात भर
हो आणि जुन्या लोकांना म्हणजे मी आता बघितले ना खूप जणांच असं शांत बसत नाहीत लोक काहीतरी चालू असत त्यांचं. टुकूडुकू काहीतरी करत अस ते म्हणजे असं वेगळं काहीतरी असतं त्यांच्याकड
हा काय नाही काय तर असं चालू आणि केल्या श करायलाच पाहिजे काम असलं तरच बरं असतंय बा त्याशिवाय काय खरायचं नाही.
आणि वेळ पण जातो ना दिवसभर सगळ्या खा हम्म नाही तर वेळेचं हो मस्त, मी पण साताऱ्याला असते. हम्म. मस्त म्हणजे चालू आहे आपलं माझं पण हिच काम, मुलगा, रोजच सोडायचं, आणायचं चालू असतं त्याला. हम्म ह.
चालतय मुलगा कितीवीलाय? सातवीलाय हा. जाऊन घेऊनच लांब आहे वाटत शाळा? हा हा नाही नाही मी बोलालो की हा चाल नाही नाही नाही हे आयश्वर्याला पण मी परत तिला पण ती मला विकत मागालती नाही दिलं मी तिला विकत. तुला मी करायला शिकवतो तू करून घे म्हटलो मी तिला. हा मग तिला म्हंटलो मी हा मग तांदूळ घालायला लावलो. पाण्यात घातली. त्याला मिक्सरला बारीक केलीय मग तिला आठवून दिलो ती ग स्वतः घातली. होय हवशी आहे हौशी आहे आणि करण्यासारखी आह काय म्हणजे काय पण एक आवर्जून करत्या.
करती करती तिचं म्हणजे असं हे नसतं ह.
आळसपणा नसतय कवा करू? काय करू? असं नाही करत हा. आवर्जून करताय सगळं व्यवस्तीत हा पहिल्यापासन होय. सगळ्याच आवड आहे. ह मग उडदाच पापडच पण रेस हा ते पण रेस ह सांगितल तिला ते पण मळून दिलं. तिला मी मळून दिलं लाटायला धरलं ते पण केली ते पण झालं छान. विकत मागालती. नाही देत तुला वत तू कर मी त शिकवतो तुला
काच्या हेनीच एकमेकाच होत ना असं म्हणजे सांगणारे कोण नसतात आणि
हा सांगणारे कोणच म्हंटली की असं विकत देणारे काकू आम्हाला असं मा विकत घेऊ नकोस मी करायला शिकवतो असं कोण म्हणत म्हणाली मला आणि हा तेच म्हटली ती प असं विकत देणारे असं चुकून पण कोण म्हणणार नाहीत खरं काकू तुम्ही म्हटला म्हनत्या.
हो बरोबर आहे.
हा हे होतय आज हा झालेय बघा जेव ते झालंय.
हम्म हम्. आमचं झालं आता जाणार मुलाला आणायला. एक दहा मिनिटंनी अजून हम.
वेळ आहे सकाळी किती हा सकाळी किती किती वाजता जातो मुलगा?
साडेआठ वाजता.
साडे आठ वाजता. हा म सकाळी लवकर सगळं करायला लागत
हो स्वयपाक सकाळीच होतो आमचा. त्याच्या डब्या बरोबरच होत. हो एकटाच आहे.
हा मग ते सगळं व्यवस्थित करायलाच पाहिजे.
हो ते रुटिंगंगच आता बसलेय ना.
चालेल झालंय आपलं टायमिंग करते. ठेवू? ह हा.
तुम्ही करता?
हो करते एक दोन मिनट.
हा.